ते दोन वर्षात माझं दोनदा झालंय. काय? तेच कि टास्क मध्ये. किती दहा बारा झाल्यात. जेपच.
दहा - बारा टास्क झाल्यात काय एक रिजेक्ट रिजेक्ट किती झाल्यात विचारल रे?
क्ट चार, तीन, सात, सात झाल्यात.
सात रिजेक्ट झाल्यात?
होय. चार रिजेक्ट झाल्यात तीन झिरो - झिरो झालय.
जास्त रिजेक्ट झाल्यात कि रे माझं किती एक एक झाल नू तर ते झिरो कॉल झिरो मिनट बोलला नुसार.
न्हाय तसल काय नाय र विचारत तसल.
हम्म.
नाय, अन् ते न्हव तू गावाकड कवा जाणारयेस?
बघूया बा कॉलेज संपल्यावर आता काय नाय बाबा.
तू म्हणलतास न्हव मधी जाणारयेस?
बघूया टाइम भेटलं तर कॉलेजन कसं प्रॅक्टिकल असते पेपर असते. त्यावेळेस गावाला जायचं असते. काय करायला? त्यावेळी लग्न असते रे गावाकडं मग गावाला गावाकडं कस हा बोल की.
सेंबर काय नोव्हेंबर मध्ये आपली सुट्टी असणार न्हव कॉलेजची?
असणार.
तवा येणार काय माझ्या संग गावाकड? लग्न हाय लग्न करूया आणि लग्न करूया म्हणजे लग्न बघूया. आणि आणि फिरायला जाऊया बनारसला.
बघूया आता अजून तेव्हाच तेव्हा बघूया आता अजून लय टाईम हाय सहा महिने आयत.
हा नाय सांगितलं रे.
हम्म.
माझ संघ माझा मित्र हाय सोड गावाकडचा मित्र नाय भाऊच आय.
हम्म प्लॅनिंग करून ठेवायचं काय मी सगळं बघून ठेवलोय आता माझा भाऊ चाललंय ना तिथं ती आठशे रुपये मध्ये हा हे हॉटेल बुकिंग होते आठशे रुपया मध्ये चोवीस तासाचा भेट
अरे गावाकडनं आमचं जवळ आहे मग काय एक दिवसात फिरून येतोय.
नाही काय एक दिवसात काय शपत नाही फिरून मी ट्रेन ब्रेन सगळं बत ट्रेन व्रेन सगळंन बघतिलोय. ट्रेन आहे सकाळी दो दहा ला ट्रेन आहे संध्याकाळी तीन ला सोडत्या मग तीन ते पा काय फिरणार आहे तीन नंतर संध्याकाळी. मग एक दिवस तर तुला कसं पण थांबवा आणि मग इ ही यायला पण किती स सकाळी सकाळी सहा ला ट्रेन आहे. मग दोन दिवस कसं पण तुला तिथं ठेवा हे म्हणजे
मला पण बोलू दे की जरा मला पण जरा बोलू दे की.
बोल की मग मी काय कुठे काय थांब बोलायला मना केलोय.
ती नव्हं तु फ्री फायर खेळत होतस मध्ये बंद केलास.
आता टाइमच भेटत नाही म्हटलं काम करायचं, कॉलेजला जायचं.
तु मित्राची आय डी घेतली की मी त्याला मास्टरला पोहोचवले. मास्टर पोहोचलोय मास्टरला डायरेक्ट.
भारी आहे की मग पैशे विशे काय भेटतात का नाही?
त्यांना कुठं पैसे मिळतात पैसे द्याय लागते तरी.
मग काय फायदा खेळून. त्यापेक्षा करया कर्यावर तू म्हणजे तु थोडा टाइम दिलास तर तुला ते पैशे पैशे भेटत्यात तुला. ते भारी आहे ख्रीपात .
ते करतोय मी पण मित्राला पण सांगतोय की तू पण कर कार्य भारी ऍप आहे.
हा ते फ्री फायर खेळण्यापेक्षा हे चांगलं ना हो.
फ्रीलन्स करायला भारी आहे. घरात बसून काम करू शकतोय आपण वर्क फ्रॉम होम.
आणि हे चांगले आहे पैशे पण चांगले देत्यातं.
हां.
एक कॉलचा दहा बारा मि बारा मिनिटं बोलला दहा मिनिटं बोलल्याशी
आपलं कॉलेजच फी काढू शकतोय.
हा आपण खर्चा रोजचा म्हणजे तेच की रोजचा खर्चा आपण आपला निघ ते तेवढंचं हम्म तेवढं दहा मिनटं बोललं की ऐंशी रुपये भेटत्यात. भारी आहे करिअरला ही भारी आहे म भारी काढला त्यांनी ज्यांना पण काढले लय भारी काढलाय म्हणजे आपल्यासारखं पोरांना काय पोरीना सगळ्यांना मदत ओय स्टुडंट साठी लय भारी आहे.
ते बरोबर आहे.
म आणि काय? कुणाल आला की नाही?
नाही अबा ते येत नाही स्वतः टास्क करून बसलेलं असतोय घरातच.
तुला येतं का नाही कोणा
काय माहित येत नाहीं नाही जास्त करून येत नाही येते बघते जाते. तिकडे तिकडे बघत बसते नुसता नंतर थर्मोमीटर बघते नुसता आणि जाते.
हा हा नुसतं इंटरशिपला येते काय?
व्हंय, कॉलेजलाच का येतो? चेतन पाटील सर विचारतील. ऐय, कुणाला, कुणाला येत नाही, प्रोजेक्ट कसं काय करणार आहे?
आमच्या ग्रुप मध्ये कुठं काय आहे तो?
नाही आपणच आहे आणि, नाही विचारतील नव्हं सकाळी, सकाळी. आपण येताना आहे मध्यी. थांबलीत बघ, आणि विचारलीत, कुणाल कुठं आहे? कोणाला येत नाही? प्रॉ
मला काय माहित नाही बा, कुणाला विचारलीत मला काय, मी नव्हतो बहुतेक. हा, मी नव्हतो बहुतेक.
ते कऱ्यावर न काढलेलंच पैसे आणि फी भराय घेतात बघ
नाही, नाही, ते, ते वेगळं होत. ते घरातन आणलेल पैसे, घरचे आज दिलते फीस भरायसाठी दिलते.
अं, मला वाटलं तिथनच घेतलेलंस, अं. अजून तो, क्लास.
पुढं टास्क आल्यावरच येणार, नव्हं? आता काय, लयं कमी टास्क आले, आता पैसे किती प्रोसे शंभर रुपये पडल्यागत काम, चौर्‍याण्णव रुपये, मग नंतर येईल. पैसे, नंतर जास्त, जास्त तास केल्यावर?
क्लासला गेलायस? नव्हं, तुझं चालू झाला नाही का, काय क्लास?
नाही, तिथं लेक्चर घ्यायल्यात दुसऱ्यांचं, मी बसलो इथं लॅपटॉप वर करत. टास्क करत बसलोय.
हंम्म, हंम्म. तू लॅपटॉप घेतलास? कितीचा काय? काय तेचं प्राईज? किती काय? मला घ्यायचं होतं रे एक.
मी कुठल्या व्हिडिओ पंधरा घेतलोय. ते सत्तेचाळीस हजार मध्ये पडलं. प्राईज काय, सोळा पाचशे बारा आहे.
तेजं काय? कुठे काय? काय म्हणं त्याला? जी. पी. यु. तेन मिळते का त्याला? ग्राफिक, ग्राफिक कार्डस त्याला?
त्यासाठी जास्त पैसे द्यायला लागणारं.
जास्तं मोठ, जास्तं . मोठं परचेस करायला पाहिजे का? ऐंशी ऐंशी तेवढं महाग काय?
होय, ऐंशी हजारला भेटतोय बघ, आसो तर कुठलं? अं, असुदे कुठलं?
मी बघितलं एक, असूस टफ गेमिंग म्हणून हाय. त्याचं काय फिट आहे, अन् जी. पी. यू. त्याचं अं, आर. टी. एक्स. थर्टी, फिफ्टी आहे.
तेच मी म्हटलो, ते लई माहाग आहे, ते पंच्याऐंशी हजारला आहे, ते बघितलं कालच बघितलं. ट्वेंटी फिफ्टी बघितली असते, ते त्र्याऐंशी हजारला आहे. आणि थर्टी फिफ्टी बघितल्यास, पंच्याऐंशी आणि फोर्टी फिफ्टी बघितल्यास, तर किती? नव्वद पर्यंत जाते बघते?
दोन हजारच नुसतं फरक आहे? ट्वेंटी फिफ्टी आणि थर्टी फिफ्टी मध्ये.
बहुतेक असेल, काय एवढं माहित नाही, काल बघितलेलं मी ते. हे बघितलं एफ फिफ्टीन बघितलं, ते चांगलं आहे, असूसचं ते ऐंशी हजार ला बहुतेक भेटते.
हं, माझं, माझा मित्र म्हणालता तो घेणार आहे, तो काय तर
व्हंय एडिटिंग शिकायला नव्हं.
होय, नाय शिकून आलाय तोव आता, मग विचारालता कि, आहे काय?
हा शिकायला, मला माहित आहे की मला पण त्यानं फोन केला तर लॅपटॉपसाठी. हे विचारा साठी की, री कमेंट कर कुठलं चांगलं लॅपटॉप मला एडिटिंग साठी पाहिजे. मी मग सांगितलं त्याला हे हे आहेत, मग सांगितलं ते त्या, पेक्षा कॉम्प्युटर घे ना तेच परवडते कारण
कॉ्प्युटर नाही रे, कम्पुटर म्हणत नाही त्याला पी सी म्हणतात.
पीसी नाही पूर्ण हे सेटअप.
तेच पीसी मध्येच येते सगळं.
पिसी म्हणजे काय ? पी सी म्हणजे पर्सनल कम्प्युटर- पर्सनल कम्प्युटर पर्सनल कम्प्युटर मणच आहे कम्प्युटर मण एकच असते. नुसतं ते पर्सनल असते आणि कम्प्युटर नुसत कम्प्युटर असते, काय त्यात.
काय नाही नाही पी, म्हणजे पीसी म्हणजे सगळे ते त्याचा, सीपीयू त्याचा फॅन ते सगळं लावून पीसीपी करून देतात. नाही कॉम्प्युटरध्ये नुसत ते, रोज जे काम करत काम, कंपनी काम करतात इंडस्ट्रीमध्ये.
असं काही नसते, असं कोण म्हटलं तुला असं कोण म्हटलं तुला.
थांब, माझा मित्र आहे रुपेश म्हणून ते म्हणालता.
हा, तो खुळ्या तसला काय नसते.
होय का, बर - बर.
तू कट कसा काय रे?